हा ताई आवाज येतोय तुम्हाला?
त ताई एकदम छान येतोय बोला काय चाललय बाकी?
बाकी व्यवस्थित चाललंय तुमचं झालं चहा वगैरे?
हम्म आता विचार करते, पण आता कंटा आलाय आज खूपच कंटाळा आलाय काही करण्याचा.
अहहम होतं एखाद्या वेळेस मनस्थिती असते ती.
नाही आजचं म्हणजे दिवस फार एकटिक गेला हो. स्कूल पण, स्कूलमध्ये आज मुलं फार त्रास देत होती आज. खूप रडत होती आज त्यांच रडण बघून मला घरी बघून रड रडणा आलाय आज.
हहहह तेच ना म्हणजे त्यां त्यां इतके छोटे असतात ते.
हो नाही आज आमचा एक म्हणजे स्टाफ मेंबर पण कमी होते. आणि फार फार फार म्हणजे थॅक्टिक झाला आचा दिवस. बोला ना कुठल्या विषयावर बोलणार आहे?
अ हे रेग्युलर याच्यावर चालेल लहान मुलां ऍक्च्युली आपल्या एज्युकेशन सिस्टीमेय ना खूप वर्स्ट होत चाललीय एवढं लहान मुलांना ॲडमिशन क कंपल्सरी करून टाकले तुम्ही.
हो ते तर आहेच आणि आजकाल म्हणजे अ जे आपण म्हणतो की स्टेट आहे सी-बी-एस-सी आय सी-एस-सी माझं एक मतये तस नको. हे जे आहे मुलांच हे बघ प तुम्ही सिम्पल एज्युकेशन ठेवा. तुम्हाला काय वाटतं?
हो सिमपलच हवं आणि तुम्ही एवढ्या लहान मुलांना नका ना फोर्स करू ऍडमिशन म्हणजे तुम्ही तुमच बिझनेस रण्यासाठी सगळ्या सिस्टीमला वेठीला धरलय. लहान मुलांना ऍक्च्युली आता खर तर झोपायची गरज असते. त्यांना
हो ते आहे ते
मनसोक्त खेळायला पाहिजे आणि तुमच्यासाठी की टीचर्सला तर खरंच हॅटसोपते तुम्ही एवढं लहान मुलं सांभाळ
नाही ऍक्च्युली म्हणजे करतात नाही करतात नाही ते का जे आता म्हणजे जे आमच्या शाळेचे जे रूल्स आहेत मुलं म्हणजे करून घ्यायला ना फार त्रास देतात नाही म्हणजे वय हे खेळण्या बागडण्याचं अस आम्हाला कधी कधी क्यू घेऊन जाते मा आता आमच्याकडे अगस्त नावाचा हो आमच्याकडे एक अगस् नावाचा आहे ना म्हणजे तो असाच आहे म्हणजे खूप जे वाटेल ते बोलून म्हणजे म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड एकदम नर्सकरीला आहे तो इतक स्ट्रेट फॉरवर्ड आहे की झोपा आली त्यादिवशी जेवण झालं, झोप झाली नव्हती वाटत रात्री तीन चार दिवस बॅक टू बॅक कार्यक्रम होते. अ जे टिफिन खाल्ला मिश मला झोप आली म्हण मग काय करायचं आम्ही तरी त्याला थोडस केलं जा बाळा फ्रेश होऊन ये. थोडस बाहेर चक्कर मारून न चेहरा धुवून करून आलो मग नाही मला झोपच येते मग म्हटलं ठीक आहे थांब पाच मिनिटं बस. बसता बसताच मांडीवर झोपी गेल्या मग हालता पण येत नाही. मग दुसरे मुलं त्याला उठवा ना मिस त्याला उठवा ना इतका गोंगाट चालू तरी तो इतका छान झो ललेला. म्हटलं लहानपण असावत असं म्हणे त्याला माहितीय की आपण झोपलं ना तरी मिस मारणार
तर
हो.
तेच ना,
आपल्या वेळेस अस नव्हत. की जस आहे ना एवढं हार्ड पण एज्युकेशन नव्हत.
एज्युकेशन पण हार्ड नव्हतं आणि आपण पाच वर्षाच्या असतानाच. स्कूल लं गेलो त्याच्यामुळे बऱ्यापैकी हे म्हणजे लिटरली मी माझ्या मुलीला सुद्धा सव्वा दोन वर्षाचीच झालेली होती ती अडीचची पण नव्हती झालेली तिला मी स्कूल ला प्ले ग्रुप ग्रुप साठी गेली की प्ले ग्रुपला ऍडमिशन घेऊया आपण अस ते बोलल्या की तुम्ही नर्सरीला टाका ठीक आहे. नर्सरीला ती
खूपच लवकर टाकलं नाव तुम्ही फारच लवकर टाकलं अडीच वर्ष म्हणजे
हो ऍक्चुली त्यावेेळेस मी जॉब करत होती. आणि म्हटलं थोडस आप हा म्हणजे पाहिजे आणि
ते हो मम्मी सवय कमी होते छोट्या हाताने खाईल वगैरे या् दृष्टीने आपण विचार करतो बरोबर ना
ह
हॅलो,
म्हटलं हि जाईल. हॅलो,
हो हो बोला बोला बोला
हा
हो हो येतो.
मग म्हटलं थोडसा ती एंगेज राहील आणि काय व्हायला लागलं होत ती ना घर चिडचिड करायला लागली होती. आणि मला काहीतरी म्हणजे माझे कोर्टाच्या इश्यूज मुळ मला तिला स्कूलमध्ये ऍडमिशन घेण. गरजेचं झालेलं होत हो मग त्याच्यामुळे मी ते घेतलं पण मी प्ले ग्रुप साठी गेलेली त्यांनी नर्सरीला केलं
नाही असं नको करायला.
तेच ना स्कूलवाल्यांनी नर्सरीत केलं म्हणजे ते आता आ तशी साडेचार वर्षेची आता सिनियर केजीला आहे. मग अशा वेळेस पण कि हा नको करायला म्हणजे. सिस्टमच अशी चालायला नको की मुलांना तुम्ही एवढ्या लहान वया
आजकालचे हे काय करतात माहितीय का स्कूल वाले पण कॉम्पिटिशन असत आता एका म्हणजे आमच्या एरियात असेल ना तीन चार स्कूल असेल ना मग त्याच्यात कॉम्पिटिशन एकद म्हणजे आपल्या मुलांची संख्या वाढवण्यासाठी मग आणि ते आज ल तस झालंय पण आमच्या इ म्हणजे तो रूलच नाही म्हणजे जर वय असेल ना, अ आम्ही सांगतो नाही मॅडम, तुम्ही म्हणजे पॅरेंट्स लोक कधीकधी आम्हाला फोर्स करतात चार साडेचार वर्षाच्या मुलांना तुम्ही अ ज्युनियर ला घ्या ज्युनियरचा म्हणजे कधी कधी आमचा सीबीएसी पॅटर्न फार हार्ड होतो. फोनिक्स येतं स्मॉल लेटर्स बिग लेटर्स येतं हिंदी येतं मराठी येतं. मुला ना काम होत माहिती हो का म्हणजे पेलवणास होता तर मग आई वडिलांच काय टीचर्स लोक नीट शिकवत नाही. आम्ही तेवढी फी देतो. मग बुक्स घेतो आणि आई वडिलांचा पण व्यवस्थित आहे मग तुम्ही एक विचार करा तुम्ही डायरेक्ट त्याला पहिली पायरी सोडूने तिसऱ्या पायरीवर रुम जम्प करायला लावत ते कसं काय पॉसिबल आहे
आणि तुम्ही त्याच्या वयाचा अंदाज घ्या ना मग मी मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्याला टाकलंय नस स्कूलमध्ये मी तिला कधीच फोर्स करत नाही की बेटा तू आत्ता एवढं करायलाच पाहिजे. तुला हे एवढं यायलाच. पाहिजे मला हे पाहिजेत अस नाही मी लिटरली एक्झाम च्या वेळी सुद्धा तिझ काहीच स्टडीज नाही घेतल की स्ट कर आणि तुला एवढे पर्सेंट पाहिजे हे पाहिजे मी म्हटलं हि जेव्हा आता फर्स्ट ला जाईल ना. कारण आपण मजबुरीमध्ये टाकलय. सीस बरोबर आपल्याला कोप कोपप करायचंय हो म्हणून मी तुला टाकलंय तू शाळेत जा तिथे एन्जॉय कर तिथे तुला जे वाटेल ते कर तुला स्टडी करायचा तर कर नाही करायच तर नको करू फक्त मग एक डिसिप्लिन कि हा
नाही तिच जे बेस आहे ना मॅम आता नाही म्हणजे आजकाल मुलांचे मी बघते ना मुलांना पेन्सिलीची क्र्रीप पण धरता येत नाहीत मी माहिती आहे का तर मोस्टली तिचा जो हा बेस् आहे ना त तुम्ही पक्का करून घ्या. एबीसीडी व आहे जे असेल
ती ॲक्चुली आता ना रीडिंग अ री डिंग वगैरे आता ती छान करायला लागली तिझ हॅन्डराइन्टिग सुद्धा म्हणजे माझी मम्मी पण इंजिनिअर आहे. ती मी तिला माझ्या मम्मीकडेच बसवते. अभ्यासाला कारण पोरं आईच नाही लवकर ऐकत आणि मी तिला रागावू नाही शकत जास्त मलाच गिल्ट येत की अरे मी हिला रागवायला नको.
हो ते असतच एक आई म्हणून असत ते हा
मग मम्मीला म्हटलं की मम्मी तू काय करायचं ना कस करायचं ते करू आ क्लास सगळ्यात छान हॅन्डरायन्टिग तिच आहे पण मग मी तिला खूप फोर्स नाही करत फोर्स नाही करत तुला जस त जस करायचंय तस तस कर एनजॉय कर फक्त तू आयुष्य एन्जॉय कर
ओबीयसली ओबीयसली
आपली जनरेशन आपल्याला माहिती आहे. आपण पॅरेंट्सच्याही धाकत राहिलो आणि सगळ्याच याच्यात त्याच्यामुळे आपल्याला तो बाहेर निघायचा कॉन्फिडन्स नाही आणि आपल्याला माहीत की कॉन्फिडन्स कशाची दाबला जा - जातो त्याच्यामुळे आपण ते तो प्रयत्न करतो की नाही
हो नाही मी एक सजेस्ट करू का ताई तुम्हाला म्हणजे तिला स्टेज व स्टेज वर सुद्धा जाऊ द्या म्हणजे मी माझा पर्सनल अनुभव सांगते मला स्टेज डेअरिंग फार नाही तुम्ही आज म्हणजे स्कूल मध्ये मला प्रेअरला जरी उभं करतात ना मी म्हणजे पूर्ण घाबरून जाते त्या मुलांस ते मु सांगतात ते मु म स स बा ना य मिस आपने रॉग इतका का अरे छोटं, छोटं, मुलं आपल्याला राईट करतात. मी माझ्या मुलाला त्याच्या बाबतीत, म्हणजे तुम्हाला जस पोस् करतेल ना तिला नेक्ट जशी कॉम्पिटिशन होतील, स्कूल मध्ये डान्सिंग होतील, करायला लावा.
नाही, आम्ही सगळ म्हणजे आम्हाला स्कूल मधून आता अँडाँप्शन काँल वगैरे येत ात, सांगतात, की तुमचा मुलगा काय करतोय तुम्हाला कुठे लक्ष द्यायचंय? कुठे नाही द्यायचंय? तर ती हो म्हणजे नर्सरी पासून डानस मधे पुढ अस स्टार ती घाबरत नाही, मी आता तिला सुट्ट्यांमध्ये पण डान्स क्लास ला लावलेला, त्यांचा मोठा शो झाला ग्रँड शो झालेला, इथे गुरुदक्षिणा हॉलमध्ये म्हणून आहे, तर तिथे ते आता जो राजा शिवा जी मोव्ही आलाय बघा? त्याच्यात तो यंग यंग टाइमचे जे शिवाजी महाराज घेतलेत.
हा, हा, हा. हॅलो? हँलो ताई आवाज कटतोय तुमचा हॅलो?
त त्याचा स्टेजचा स्टेप्स कमी आणि अ श इथे खूप मोठ स्टेज म्हणून तरी पण ती अ घाबरले नाही की, आपले स्टेट मिसमॅच झालंय तिने बरोबर अस. कुणाला कळलच नाही की, इथे ह्या स्टेप्स मिस होते, अस.
अच्छा, अच्छा, अच्छा, म्हणजे तिचा तो हो सिक्स सेंन्स खूप स्ट्राग आहे.
हो, तिच तिच्या म्हणजे मी देवा तेच प्रे करायची मला जी मुलगी कींवा मुलगा होईल ना, माझ्यासारखं बिलकूल नको, कारण आपल्यात कोण
ऑबीयसली नाही येईल तुमच्यात पण, चला ताई बोलून छान वाटलं, तुमच्याशी थँंक यू.
थँक यू.